हॅलो, आवाज येतोय तुम्हाला?
बोला ना, तर मला तुमच्याशी ना अ एका विषयावर बोलायचं होतं तुमच्याकडे दहा मिनिट टाइम आहे का?
हो आहे ना बोला.
हा तर मी तुम्हाला कनई अ महाशिवरात्री म्हणजे महाशिवरात्री या सणाबद्द द्दल दहा मिनिट एक गोष्ट म्हणजे काय असतय महाशिवरात्री बद्दल वगैरे सगळं सांगती.
ओके.
तुम्ही जरासं नेटवर्क एरियामध्ये जाता का? बघा हं महाशिवरात्री साजरी केली जाते तुम्हाला माझा आवाज येतो.
हो अगदी बरोबर आहे हो.
माझा आवाज येतोय का?
हो.
ओके तर मी महाशिवरात्री बद्दल तुम्हाला सांगते. तर महाशिवरात्री दिवशी अ मी सकाळी म्हणजे काय काय करते हे ते सगळं रुटीन तुम्हाला मी शेअर करते. सकाळी लवकर उठावे. म्हणजे सकाळी लवकर उठल्यानंतर म्हणजे मी उठते आ त्या दिवशी ना उपवास केला जातो तर उपवास का करावा बघा. तर उपवास तुम्हाला अस वाटत असल की ये संध्या. मम्मे कुठयं गं ती ये संध्या काय? बाहेर ये नेटवर्क एरियामध्ये. हाय कि मी नेटवर्क मध्ये आणि कुठं बाहेर येवू?
येवू.
ज. शिव्या द्यायचं नसत्यात ह्यज्यात. हॅलो माझा आवाज येतोय तुम्हाला. नाही मला येतोय तुमचा.
हा आला बघा तो आला ना. आला कि ओ.
आ हं म्हणजे तुम्हांना माहिती होत
हम्म. महाशिवरात्री महाशिवरात्री म्हणजे कणी त्यादिवशी शिव आणि शक्तीचा प्रेमविवाह झालता जगातील सगळ्यात पहिला प्रेमविवाह म्हणजे शंकर आणि पार्वती यांचा. तर पार्वती यांनी त्यांना महादेवच मिळू दे म्हणून वर्षा नू वर्ष तपस्या केली होती.
हो ते अर्तालिकेच देखील म्हणतात ना की पाणी खाऊून त्यांच्यासाठी ते अ म्हजे शंकरासाठी व्रत केल खूप वर्ष अनेक वर्ष त्या उपाशी होत्या फक्त झाडाची पिकली पाने खाऊन त्या जगत होत्या.
हो बरोबर आहे बरोबर आहे अगदी बरोबर बोललात तुम्ही म्हणजे तुम्ही ते हरतालिकेच्या पूजेच सांगत आहात ती पूजा जी असते ना ती गणेश असतो म्हणजे गणपती बाप्पा ज्या वेळी येणार असतात- त्याच्या आदल्या दिवशी ती पूजा घेतली जाते म्हणजे अस म्हटल जाते की कुमारकेंनी तो उपवास करावा म्हणजे जेणेकरून त्यांना महादेव सारखा पती मिळेल. जो त्यांच्या अ संकटात कशाातही साथ देईल.
त्याच्यासाठी पूजा केली जाते. आता महा शिवरात्री बद्दल बोलत तर आमच्या इथे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या ह्याच्या साजरी केली जाते महाशिवरात्री. जस की मी तुम्हाला सांगते ऐका तर महाशिवरात्रीच्या वेळी आमच्या सकाळी सर्व बायका. म्हणजे अस बोलतात की शिव शिव म्हणजे अ जे आपले शिव होते ना म्हणजेच महादेव होते ना त्यांना अ व्हाईट कलर म्हणजे पांढरा कलर खूप आवडतो. पांढऱ्या कलरची साडी त्याच लाल क काट असलेली किंवा लाल कलरची साडी नेसून खूप छान असा शृंगार केला जातो आणि त्या दिवशी सर्व बायका सकाळी लवकर उठून अ महादेवाच्या मंदिरात जाऊन अ त्यांचा म्हणजे त्यांच्यावर अ जल अर्पण करून दूध अर्पण करून बेलपत्र वाहून. म्हणजे रोज एका रोज प्रार्थना त्यांच्याकडे करतात. आणि त्यांची पूजा करतात अर्चना करतात आप आपल जे म्हण जे मत असत किंवा आपली इच्छा असते किंवा एक विश असते. जी लोकांसाठी असू शकते आई वडिलांसाठी असू शकते. आणि तुमच्यासारख्या बहिणीसाठी असू शकते. तर ती इच्छा देवाकडून मागतात आणि ती पूर्ण होण्याची साठी आपण खूप म्हणजे अस त्याच्याकडे आपण प्रार्थना करतो देवांच्याकडे. तर अशा पद्धतीने आमच्या आमच्या येथील महाशिवरात्री साजरी करतात त्या दिवशी. आमच्या मंदिराला खूप छान डेकोरेशन केल जात खूप छान अस आवरल जात फुलानी झेंडू च्या फुलांनी खूप छान अस ते शिवलिंग सजवल जात. त्याचप्रकारे बाहेरील मंदिराला खूप छान लाइटिंगस वगैरे केल जात. कळसे कळस जो मंदिराचा कळस असतो त्याला देखील खूप छान म्हणजे अस बघण्यासार डेकोरेशन केलेल असत आणि तो क्षण हा अविस्मरणीय असतो आणि डोळ्यात न अ सामावणारा म्हणजे आनंदाश्रू येणारा आणि अस वाटतो की तो दिवस परत परत यावा किंवा हा तो ती वेळ किंवा तो टाइम तिथेच थांबावा. मी पुढे जाऊ नये अस वाटत. तो तुमच्या इथे कस सेलिब्रेट करतात.
हो हो नक्की मी सांगते तर सर्वात प्रथम ना आमच्या इकडे शिवरात्रीला खूप असं म्हणजे महत्त्वाच स्थान, दिलं जाते. म्हणजे त्या दिवशी अ - अक्षरशः तुम्हाला पटणार नाही सकाळी पहाटे उठून. अ -चांगली कपडे, घालून म्हणजे
काही उठतात, का पहाटे उठतात.
म्हणजे, जेणेकरून. स्वच्छ वस्त्रे, परिधान करावी आणि आपण महाशिवरात्री ला म्हणजे आमच्या इकडे मंदिरे, आहेत तिथे आम्ही जातो. आणि तिथे महाप्रसाद असतो. पण महाप्रसादचा
व्रत असतो हो व्रत, देखील धरतात आपल्या इच्छा आकांक्षा, पूर्ण होण्यासाठी आमचे दे सॉरी, मी विसरले पण आम्ही देखील व्रत- व्रत करतो. ताई सकाळी लवकर व्रत करावा म्हणजे अ- निरवेस -निर निर्जल नाहीस म्हणालं निर्जल म्हणजे पाणी देखील न पिता. वर्त करावा किंवा फळे, फक्त खावावीत आणि दूध असं करून अ- दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी आणि वरीचा, भात संध्याकाळी खाल्ला जातो आणि त्यासोबत चटणी.
नाही - नाही मॅम ऍक्च्युली अ हा जो उपवास असते ना महाशिवरात्री. ही वर्षातून एकदा येणारी एकादशी, असं मानलं जातं. आणि जीम पंधरा दिवसातून एकदा जीव एकादशी येतो त्या दिवशी वरचा भात. खाल्ला जातो. पण महा शिवरात्री जी म्हणजे मोठी सर्वात एकादशी असते ना त्या दिवशी जो वरीचा भात असतो. तो ना तो खाल्ला जात नाही असं म्हणतात म्हणजे पूर्वी आम्ही देखील खात होतो. पण त्यानंतर आम्हाला समजले की तो खायचं नसतो. मग आम्ही तो तात्काळ बंद केला.
म्हणजे महाशिवरात्रीला, आपण वरीचा भात खाणं चुकीचं आहे?
हो बरोबर म्हणजे तो खायचा नसतो त्यावेळी फक्त फलोपहार किंवा जर म्हणजे जास्त आपल्याला त्रास होतं असेल तर आपण खिचडी वगैरे खाऊ शकतो.
हा खिचडी म्हणजे शाबू, ना खिचडी म्हणजे भाताची, देखील खिचडी आहे आणि हे भारतातील प्रमुख म्हणजे अन्न, आहे असं म्हणता. तर साबूची खिचडी, साबूचे सांडगं, किंवा फळ, किंवा असं तेरात देखील शिजवून आपण खाऊ शकतो. चिप्स आहेत हो ना.
हो- हो बरोबर- बरोबर म्हणजे तुम्ही जे म्हणता ते बरोबरच आहे. म्हणजे महाशिवरात्री ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. महाशिवरात्री मध्ये ना महाशिवरात्री मी तुम्हाला सांगायच विसरले इंग्रजी महिन्यामध्ये इंगज जी वर्षामध्ये, जा फेब्रुवारीमध्ये, आणि मराठी वर्षामध्ये, फाल्गुन महिन्यात ही महाशिवरात्री येते. आणि त्या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्याला विशेष महत्व दिले जाते. तर कहाणी महाशिवरात्रीला म्हणजे महादेवांना महादेवांची अनेक नावे आहेत जसे की शंकर महादेव आणि त्यात ना त्यांना अ बेलपत्र खूप-
आणि भोलेनाथ देखील. ते भोले आहेत म्हणजे भोळे आहेत. भोलेनाथ देखील त्यांना म्हटलं जातं. केदारनाथ त्या मध्ये त्यांची म्हणजे चारधामला त्यांची खूप छान यात्रा भरते आणि- लोक आवर्जून तेथे जातात. देवाचं दर्शन घेण्यासाठी. तर खूप छान म्हणजे अ तुम्ही महाशिवरात्रीची माहिती- खूप छान सांगत आहात. खूप छान बोलत आहात. किंवा तुमच्या इथे- अ कसं तुम्ही सेलिब्रेट केला? किति छान माहिती सांगितला. आपली परंपरा देखील महाशिवरात्री जपला आणि पार्वती- तिन्नी. महादेवांना मागण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले. कितीतरी वर्ष त्यांनी- त्यागला. म्हणजे आपल्या स्वतःचे स्वप्ने वगैरे टाग- त्यागून त्यांना खूप छान अ पतिदेव मिळाले. किंवा त्यांच्यासाठी त्यांनी व्रत केला. आणि त्याच दिवशी त्यांचा विवाह झाला. तो प्रेमविवाह असं म्हणता येईल. आणि महादेव आणि पार्वती खूप छान जोडी आहे. आणि असं पण म्हणतात की जगातील असू एक- किंवा ब्रह्मांडातील असू दे. तिन्ही लोकातील असू दे. तर या तिन्ही लोकांत पहिला प्रेमविवाह हा महादेव आणि पार्व- पार्वती देवींचा झालेला असं म्हणतात. हां. आणि शिव आणि शक्ती ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळ कू म्हणजे- त्यांच्या पुुढे पूर्ण म्हणजे कोणतीही शक्ती अपूर्ण आहे अस म्हणता येईल. कारण अर्ध नारी अ नारीनटेश्वर अस देखील- त्यांना म्हटले जाते. तर अशा पद्धतीने खूप-
हा. खूप छान पद्धतीने सांगितला. मला देखील तुमच्या- तिकडची म्हणजे जशी संस्कृती आहे वगैरे ते माहीत झालं. माझं देखील तुम्ही ऐ- -कून घेतला. तुमचा मौल्यवान व किमती वेळ मला दिला - त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
चालेल धन्यवाद.